हॅलो आवाज येतोय माझा. हो, हम्म बोला काय करताय तुम्ही?
सध्या काही नाही. चाललंय सध्या अ. हम. बोला-बोला तुम्ही बोला हो. घरीच असते मी.
अस आहे का. ह मी पण घरीच असते सध्या. मग ह तर आता. सावित्री-पौर्णिमा वैगरे यते
हो. हो. हो. हो केली ना चालू केलीय त्याच्यासाठी. काय बनवायचं. कुठले पदार्थ बनवायचे. काय वगैरे असं.
हो हो. ह आंबे वगैरे छान येत असतील ना आता.
हो मग आंबे वगैरे पण छान येत ना.
हम् आमच्या आमची. पण माझ्या आईची तयारी चाली आहे, मी अनमॅरिड म्हणून माझं तर काही नाही. पण हा तर मग माझे आई तर पुरणपोळी वगैरे तयारी करते पीठ वगैरे मळून ठेवते आधीच.
हो हो हो अच्छा अच्छा, हो पुरणपोळीचा क्रेस खूप वाढलाय. आणि तुमच्याकडे काय बोलता पुरणपोळीस. बोलता त्या अच्छा अच्छा आमच्याकडे पुरणपोळी पण ब मां पण बोलता, मांड्याची पोळी माहित असेल ना त.
हो ती हो ती मांड्याची पोळी जी असते. त्याना त्याच्यामध्ये जो पुूरण असतं ना ते नसत.
हो हो हो.
हम् ती साधी पोळी सारखी असते.
साधी हो हो हो अच्छा, हो हो आमच्याकडे खूप चालते ती, खूप छान बनवत. र् व बायकांना जम
हो आणि जे कस आता जर पुरणपोळी म्हटली म्हणजे, मग तिथ व्यावरची नक हो. त आपली खापरवरची पाहिजे मग ते वत्तीचा टेस्ट वगैरे. तो.
हो ते कस असत चुलीवर आणि खापरावर म्हटलं का पुरणपोळीचा टेस्टच वेगळा असतो त्यामुळे त्याचा ट्रेंड जास्त असतो आम
हो आता तर खूप जणांनी व्यवसाय पण निर्माण केले पुरणपोळीवर आता नाशिकमध्ये मध्ये बघितलं तर त्यांचे मोठे मोठे अशी दुकानं त्याने टाकलेली आहेत अन कीन ऐंशी रुपयाची एक पुळी असं ते देतात.
हो म्हणजे साठ रुपयापासून सुरुवात झाली ऐंशी रुपयापर्यंत आपण त्याचा छान बिझनेस पण करू शकतो. असं आणि आमच्याकडे आहे. हे आमच्याकडे आहे असं मोठ्या सीट्यांमध्ये वगैरे बनवता आणि आम्ही थोडे इकडे खेड्यामध्ये असतो त्याच्यामुळे आमच्या घरगुतीच खूप असतं पण खूप ट्रेंड असतं घरगुती साठी पण.
हो बरोबरे कारण की ते कस आ आता थोडं मॉडर्न झालेलंय म्हणून त्या ज्या बायका आहेत त्यांना बाकीच्यांना येत नाही पुरणपोळी बनवता ती तव्यावरची येते पण खापरावरची नाही येत कारण की खापरवर ह खापरवर कसं हातावर घेणे आणखीन त्याच्यातलं पुरण बाहेर निघतय नाही निघते पीठ कसं ह मळलेलस.
हो हो हो हो हो खूप म्हणजे त्याच्या बारीक बारीक गोष्टी ज्या असता त्या केल्या की येऊन जात सर्व करायला प्रॅक्टिस अ खूप भरपूर करावी लागते म म्हणजे मांडा करायचा असला त भरपूर प्रॅक्टिस करावे लागते. छान पद्धतीने जमतो मग मांडा करायला.
हो आणि ते कस आता अ आमच्या सारख्या मुली राहिल्या तर त्यांना पण त्या गोष् म्हणजे अ नवीन नवीन पदार्थ बन बा अस आणि इतर घरी जर अस एखाद्या व्यक्ती राहीला की त्याला ऑलरेडी अशी गोष्टी येतात. खापरावरच्या पुऱ्या असतील किंवा वेगळ्यावेगळ्या रेसिपीज असतील तर त्या शिकायला आम्हाला पण छान वाटत.
हो हो हो छान वाटत आणि तस म्हणजे आपली साधी पोळी म्हणजे पुरण पोळी छोटी तव्यावर जी बनवतो ती आपण खापरावर पण बनू शकतो. म्हणजे ज्यांना जमत नाही मांडा वगैरे बनवायला त्यांच्यासाठी ते पण ऑप्शन अस
हो हो बरोबर आहे. आणि मी आजच मोबाईल ते खापर जर नसल्या नंतर गॅस वरती ते आपलं कळाई असे तिला उलटी करून पण पुऱ्या बनवतात काही जण
बनवताना ते कस प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत आहे त्यानुसार तस तस बनवत आता आमच्या भागामध्ये मोठी म्हणजे मांड्याचीच पोळी जास्त चालते.
हा ते खापरापेक्षा पण मोठं असत. मग ते जे त्यांच भांड असतना बनवायचं ते खूपच मोठं असतं.
हो मग त्याच्यासाठी छान हरभऱ्या ची डाळ म्हणजे ज्याच्या त्याच्या मापानुसार घ्यायची गुळाची बनवू शकतो साखरे बसून ती बनवू शकतो छान वेलची पूड टाकून बनवू शकतो हळद वगैरे टाकली तर छान पिवळ सर कलर येतो त्याला छानपैकी हो हो हो अस आणि बोल हा मग त्याच्यासाठी गहू वेगळया स्पेशल गहू असतात आपले रेगु लर्ग पोळी साठी वापरल्या जात्या. आणि त्या त्याच्यासाठी वेगळी हम्म म्हणजे वेगळे गहू वापरले जातात आमच्याकडे तुमच्याकडचं सांगा मग कस गहू वगैरे वेगळे वापरता की तेच, हो हो हो लोकवण बारीकमधले गहू वापरत.
हो तेच गहू वापरतात आणि कारण की त्या गहूंची पुरी चांगली येते पुरणपोळी जर म्हटली तर बनते ना मग जर बाकीचे दुसरे गहू घेतले तर मग त्याच्या बनसी जर गहू घेतले. तर मग त्याची पुरणपोळी फाटते. काही गहू जाड असतात ह फाटते नीट येत नाही आणखी मग त्याची टेस्ट पण चेंज होऊन जाते मग हे जे गहू असते. अ ते तर म्हणजे स्पेशल ते पुरणपोळी साठी जे असतात.
हो हो हो अस आणि साधी जी पुरणपोळी बनवते तुमच्याकडे कस बनवत असती
आमच्याकडे ना गु गुळाच गुळा पाासून बनवतात पुरणपोळी. आमच्या इथे तर साखर वगैर वगैरे नाही वापरत.
हो हो अच्छा अच्छा हो हो मस्त
काही ठिकाणी दुसरी डाळ कुठली असेल ती पण वापरतात. म्हणे मी ऐकलंय पण न.. आपल्या इथे तर जास्त करून चण्याची डाळच वापरली जाते
अच्छा आहे आहे नवीनच आहे मग म्हणजे आमच्याकडे चन्याचीच डाळ स्पेशल आहे बाकी दुसरी डाळ पण वापरते
हो दुसरी दाड पण आम्हीच सुरतला गेली होती ना मावशी कडे त्यांनी हाय ना दुसरीच डाळ वापरली होती कुठली माहिती नाही मला. पण ती एकदम कचकन म्हणजे अशी.. जशी म.. मऊ असे नरमच चन्याची दाळ तोंडात घेतली म्हणजे विरघळते तशी नसते ती ग. अस ग.. कच कच असतं ना त्याच्यासारखी लागते ती म्हणजे पुरणपोळीचा पुरा स्वादच चालला जातो आणि आपली कशी बारीक पुरणपोळी असते मस्त तर त्यांची ना ते जाड असं पराठा असतो ना पराठा टाईप ते पुरणपोळी बनवतात म्हणजे त्याची टेस्टच लागत नाही
हो हो हो हा त्यांच्याकडची ती पद्धत असेल वेगळी वगैरे आपल्याकडे हेच ट्रेन जास्त चालतो
खाल्ली ना तर तिच्या एवढा टेस्ट नाही लागत पण. जशी आप आपली पुरणपोळी असते जी खा.. स्पेशल म्हणजे खापरची असते ना त्याच्या कि एकदम म्हणजे अस टेस्ट तोंडात तच राऊून जातो
हो नाही नाही आपली पोळी कसे आहे फक्त त् तव्यावर अशी तूप टाक खून वगैरे फाय केली तरी छान लागते ते खायला मग नंतर तर. च.. हो च.. ती जाड बनवली का मग तिचं नाही एवढं सांगता येणार ज्याची त्याची म्हणजे ज्याच्या त्याच्या भागातली पद्धत ती आपल्याकडे हिच छान वाटत
हं.. त्यांनी बनवली होती खायला दिली पण ती गेलीच नाही ती खाल्लीच नाही मग कारण की ती म्हणजे टेस्टच वेगळी लागायची त्यात डाळ वेगळी आणि वरून त्यानी साखर टाकलेली होती साखर न हाय ना पूर्ण टेस्ट चालला जातो तो
हो हो हो हो नाही आपली चन्याच्या डाळीसोबत म्हणजे आमच्याकडे चालतं दोन्ही पण गूळ पण वापरतात आणि साखर पण वापरतात त्याच्यामुळे दोन्हींचीच पण सवय आमच्याकडे
अच्छा आम्ही काही नाही गुळापासूनच बनवतो आणि पहिले पासून जे खायची सवय असते म्हणजे ते जे चेंजेस केले त्यात तर मग आवडत नाही आपल्याना अस पण असतं ना हं आणि पुरणपोळी म्हटली म्हणजे आणि मकर संक्रांती अस ते किंवा कुठलाही काय कार्यक्रम असला कोणी पाहुणे येत असले आणखी हं हं लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवाळीमध्ये आपण देवीला नैवेद्य देतो. ख. ख.
म्हणजे देवासाठी नैवेद्य वगैरे असतो त्याच्यामुळे पुरण पोळीच लागते आपला महाराष्ट्रीयन प्रमुख खाद्यपदार्थच पुरणपोळी असते असल्यामुळे प्रत्येक गोष्ट
आणि असं आहे ना की बघा अ माझी ना एक मावशी आहे तर तिची अ तिचा मुलगा आणि म्हणजे माझी बहिणी असे ते इथे राहतात युएस ए ला अमेरिकेत तर त्या वहिणीने घरी बस पुरणपोळीचा बिझनेस चालू केला आणि ते तिकडचे लोक आहेत ना हो हो हो घरीच बन होते ती इथून गहू वगैरे घेऊन जाते आणि तिथे तर लिमिटेड स्टॉक असतो त्याच्याकडे जास्त नसतो तर तेवढं ती बनवून मग त्यांना देते तर त्यांना म्हणजे फक्त सॅम्पलमध्ये म्हणून तिने पहिले स्टार्टिंगला फ्री म दिल्या होत्या मग आता तिला शंभर शंभर दीडशे दीडशे पुऱ्यांची ऑर्डर येते आणि ती काय करते जसं मी तुम्हाला सांगित की तिथे तर फय र के ना तर ती काय चूल वगैरे मांडत नाही पण आपलं गॅस असत, ना गॅस चुलीवरचं ती बनवते कडई वगैरे ठेवून उलटी तर तशा हा लहान लहान साईज म बनवते ते म्हणजे, ती म्हणते की इथे आल्यानंतर माझं सुद्धा
अरे वा छानच! की हो, छान ना मंग कस आपली महाराष्ट्रीयन आप आपली भारताची संस्कृती दुसरीकडे गेली म्हटल्यावर, छानच बिझनेस चालणार तो
ब्रेड बनतात. आ जस पोळीला हो पोळीला ब्रेड म्हणत आपण ते स्वीट ब्रेड म्हण म्हणजे त्यां त्यांना हो मग मला पण तिचा कॉल आला ती सांगत हो म्हटलं अरे! वा थ थोडे दिवस मी पण येऊन जाते. तिथे
अ अय्या! भारी.
ह म्हणे आपल्या इथे जेवढा हा बिझनेस एवढा वा नाही ना तेवढ तिकडे चालतोय म्हणे, मला पाच मिनिट सुद्धा टाईम नसतो म्हणे, मी ऑलरेडी तिथे बाया सुद्धा लावल्याय तिकडच्या बायात तिने काय केलं त्यांना म्हणजे, शिकवलं प्रशिक्षण दिलं. मग त्यानंतर मग ते हेल्प करतात.
हो हो तिकडचे लोक बऱ्यापैकी आवडीने करता आपल्या इकडच्या गोष्टी त्याच्यामुळे पुरणपोळी पण शिकते, आणि त्याच्यासाठी कसं चार ते पाच म्हणजे तीन किंवा तीनच्या पुढेच बायका लागतात, तेव्हा ते जम
हो असं आणि क्वाटिटी पण जास्त अस
हो हो हो बरोबर आहे. बरे छान! तुम्ही, बनवली म पुरणपोळी या वर्षी.
आत्ताच झाला परवाच पुरणपोळी होते, आमच्या घरी, आमच्याकडे चालू असते माझी जायला येते खापर वरची म्हणलं, मग चालूच असते.
हो नाही आम्ही पण आहे, ना दोघी जावा हाय ना म्हणजे शिक तोय. आता म्हणजे परिपूर्ण नाही जमत, पण जमत. जस जमत तस प्रॅक्टिस करतोय हळूहळू. जमून जाईल मग हो. हो. ओके-ओके. हो छान-छान ओके-ओके.
आई पप्पा जेवायला गेले